नमस्ते
हो येतय आवाज
हो
हा बरं बोला दिव्याने दिला का तुम्हांला नंबर
हा
दिव्याने दिला ना
हो ना
हा मी करणार होती थोडं बरं नव्हतं वाटत ना
हां तिने नंबर दिला दोन मिनिटं चक्की बंद करायचीआहे मला
हो हो.
गहू टाकलेलेत ना दळायला
हा का घरची चक्की आहे का तुमची
हा हो ना हा ते पेटी प्याक येती काय घर घंटी
हा हा ती हा
आपलं आपलं स्वतःच घरचं दळायला.
हा तेच ना घरच्या घरी चांगलं राहतं.
हो.
बाहेरपण असं पण महागच राहतं सर्व हो का कितीला घेतली तरी
चौदा हजार.
हा माझ्या मम्मीनी पण पंधरा सोळाला घेतली होती.
ते मतदानचे पैसे आलेले होते.
हा हा काय रे
हं घेऊन घेतले.
हा.
लग्न झालं का तुझं?
हो झालं मला दोन वर्ष झाले.
हो का
हा दिवसहेत आताण नववा महिना चालू आहे मला पण आज संपला म्हणजे
म पहिल्यांदाच का?
हो पहिलचये.
हा
मी इथं म्हणजे न्हावे कॉलेज मम्मीचं घरये आणि आणि सासरी तिकडे बिलाडी रोडला
हम्म
म अरे मी बघितलंय मला माहितीये ना मला दिसलं नाय खाट खाली होत.
कोण बोलतय.
हो माझ भाऊ हाय लहानये तो खूपच
असाण इतका लहान का बर मं
हा आम्ही तीन बहिणीयेत ना तीन बहिणीच्या पाठीवरये तो.
असय का.
हा
हम्म
लवकर नय झालं एकच ये तो त्याच्यासाठी मुलासाठी
असंय का
हा आजी थोडीशी कडकये ना.
हा हां
म्हणून तुम्ही कुठ राहता.
मी इद राहते तस नाय बोलावा लागत ना म्हणून
हां
घरीच असता का म तुम्ही
हो
हो का. दिव्या दिव्या दिदी ते एक म्हणजे एकच मुलगी हाय का तुम्हाला
हो.
अच्छा
मुलगा एक
हा हा मुलगा हे जॉब करतो का
हा आता लग्न झालं ना दोन महिने झा
हा
हम्म
इथंच राहता का मग एकत्र
तो मुंबईला आहे मुलगा
हा
हम्म
मुंबईला जॉब असेल
हा मॅनेजमेंट झालेली हो
हा हा सून पण करत असेल जॉब
ना आता तिकडे जाईल का करेल ना तिची पण बीएस सी केमिस्ट्री झालेली आहे ना
असं आहे काग तुम्ही इकडे दोघे एकटेच राहताात का मग काकाण तुम्ही
हो
अच्छा
सममीत गजरातत
हा काका काय करता
काका उज्ज्वलमध्ये
हा चांगले
ज पणपनी
हम्म
म देव दोघी कपासून माित
आ मी का आताच इं्स्टाग्राम ला ओळख झाली होती
असच का
हा एकदम बघितलं मी तर काय ओळखत नव्हती यांचे मित्र आहेत ना
हम् हम्
हा म्हणजे अ जितू भाऊ नाही का त्यांचे धीर लागताना दिदीचे हा ते आणि हे माझे मिस्टर खूप जवळचे मित्र आहे मग तेव्हा माहिती पडलं त्यांना मुलगा झाला ना दिदी त्यांना तेव्हा समजलं मला
हम्म
हा त्यापासून कॉन्टॅक्ट झाला म
हा
हा इकडं काय जास्त ये नां जाणार नाही आमत ना हवी कॉलनी मध्ये आम्ही तिकडेच राहत होतो
कुठ
अ तिकडे बिलाडी रोडला राहतो ना मग इकडे कावढं येणं जाण नाही जास्त
नाही का
हा
हम्म
इकडं मम्मीकडे आली तेव्हाच मग
हा बोलत नाही असं
हा
हा हम्
हा
राहते का म.
आ.
घरीच राहते का काही जॉब करते.
नाही माझं चालू आहे शिक्षण.
शिक्षण चालू आहे.
हा ग्रॅज्युएशनला आहे मी. आता थर्ड इयरला ऍडमिशन घ्यायचंय.
हम्म.
हा.
हम्म.
सेकंड इयर चे झाले पेपर आता थर्ड इयर
हा.
हा.
याताव चालू का मग तु पण.
हा मी पण मला पण माहिती नव्हत.
हम्म.
हा दि दिले. दीदी ने सांगितलं तेव्हा समजलं. हा हा मला केवढा इंटरेस्ट ते घरी बसल्या बसल्या म्हणे मगलं चालतंय मग काय. माझे का अ आट नऊ झालेत वाटत.
पहिल्यात किती आले मग पहिल्यांदा.
ते म्हणजे हे क पेमेंट का.
नाही.
आ.
हे अ कॉल करायचं.
कॉल करायचं पईले म्हणजे दहा दहा मिनटं तर केलेव नंतर बाकीचे माझे वेस्ट गेले होते.
म्हणजे आता मला पहिले पाच आले फोन कराय
हा हा.
लगेच दुसऱ्यांदा पाच आले म आता माझा हा नव्वाये.
असेय का हा माझे पण पहीले पाच झाले. म आता परत पाच आलेले येत हा हा. म्हणजे ते अशे ग्रुप ग्रुप ने येताना असं सांगत होते ते.
हम्म मग तिला डायरेक्ट पहिले तीस आलेलेच वाटतात.
हो का.
हो.
म हळू एक एक एक एक मग पाच पाच येतील मला असं वाटतं.
हा मग आता ह संपल्यावर आता अफ रायला माझा अजून. मग एक जणला पाच वळा करू शकता माणूस वाटत.
हा हा पाच किवा सा वेळा ना.
हम्म.
मग तुमचे किती झाले का मग पंच्चवीस.
नई ना आता नऊववा ये मला पाच पाच आले ना.
हा हा बरोबर ये.
पाच पाच झाले ना मग हा नववा आहे.
हा हा म आता अजून एक झालं का मग दहा हुन जातील.
अजून एक झालं का मग दाहा होतील.
म तरी अजून वीस ना.
आ म आता काय टाकता काय माहिती.
ह हा ते पणय. पण मला असं वाटतना ते कंटिन्यू येतय वाटतं पाच झाले का पाच पाच झाले का पाच. जोपर्यंत दिस होत नाही तोपर्यंत.
आता मला समजेल कसं येतं तर
हा तुमी पण आताच केलं का.
हो.
हा काय जास्त दिवस नाई झाले मणजे.
नाई नाई सात आट दिवस.
हा तेच ना.
हम्म.
बघ वाटतं जेवढं होईल तेवढं.
आ् घरी बसून काय.
हा तेच ना नाही ना तुम्हाला आले का.
म्हजे दोन रुपये टाकले त्यांनी म एक. एकशे चाळीस रुपये पेंडिंग म्हणजे त्यांनी ठेवलेलं आहे.
अच्छा असे म्हणजे कॉलिंगचे एकशे चाळीस का? माझं तर काही दिसत नाही तसं अजून.
नाही तिकडनं म्हणजे. तेवस पाठवतात तिकडनं तुमचं आलं पैशांचंही आलेलं आहे असं.
अच्छा. नाही मी तो म्हणजे युपीआय आयडी वगैरे टाकावं लागतं ना.
हा.
मग ते माझं अजून दिसतच नाही.
नाही मग माझं त्यानी टाकलं. नसत अकाउंट नंबर आणि आय एफ सी कोड.
हा माझं मग ते पण येत नाही ना मग. म्हणजे असं किती तर टच करता येत नाही.
ह.
हम्म काय माहती मग ते. अ ते चेक केल्यावरर येईल वाटतं मग अजून चेक नसतील झाल्या.
अजून झाले वेले नसतील ते
हा हा तेच मग वेळ लागत असेल ना
मला माहीत पण नाही इतक्या लवकर ये माझं लगेच येऊन गेलो
हो का हा तुमच्या लवकर झालं असेल
लगेच येऊन गेल
हा हा तुमच्याशी बाकीचे असे वाया नसतील गेले ना
कायच एखादा गेला असेल तर काय सांगता नाही
हा ना म्हणजे एक दोन वेळेस तर कनेक्टच झालं नाही
नवीन नवीन काय समजतात थोडं ते
हम्म तेज ना.
हम मला माजा कत नाही.
तुम्ही कोणा कोणाला केलं मग आतापर्यंत
हं
आतापर्यंत म्हणजे चार पाच झाले असतील ना तुमचे
नाही फोन करायचा
हा म्हणजे व्यक्ती किती परर्सन झाले असं
तरी आता म्हणजे चार पाच जणांना केले ना मी
हा त्यांनाच कंटिन्यू करून द्यायचे परत
हम्म
हम
मग ते डायरेक्ट यादी आलेली
हो का हा हा
मग त्याच्यावर ते नम्रय करून चेक करायचे आणि टाकून द्यायचे मी बाकीचे तसेच केले मग लिहून घेतले मला असं काय काढता येत नाही
हा तेच ना टाकताेत म ते पटकन तोंडी पाठ करावे लागतात ते
मग मी ना याच्यावर लिहून घेतले फॉलच कागद आहे त्याच्यावर
हा हा
लून लून आणि मग केलं मग
हा हा बरोबर
पाश आहे
ना आ समजत नाही ते
मग मी आता ते राह दे कोणाला लागलं का देऊन द्यायचे ते
हा तेच ना म कोणाला पण लागले तर
हा फोन करायला
हा मग तरी तुमच्या अजूनून एकशे चाळीसच पेंटिंग म्हणजे तुम्हाला जो कोणी केला असेल त्याचे पण भेटताना वाटतं
भेटत असते ना
हा दिदी सांगत होता मला काय माहिती
हा आता मणे करणाऱ्याला शंभर आणि तिक न उचलणारला आऐशी मग आता माझे एवढे अ कोण झाले मग बरेच भेटायला पाहिजे होते ना मग
तेच ना मग एवढ कमी कस काय
आता माझ्या पुत्नीला सात हजार भेटले पंधरा दिवसात हा पाच का नाही नंतर अजून भेटले म्हणजे अस दिवस झाले क पण पंधरा दिवस आहे पा
म्हणजे पंधरा दिवस झाले का तिला
पंधराच दिवसाचे पाच हजार भेटले तिला माहित नाही मी मला एवढे पळतीलला असं म्हणे
बापरे पण मगग तिचं मग कॉलिंग वगैरे सर्व असेल पूर्ण
हा कॉलिंग पण तिने असं घरी बसून पण हा जाते का हाफिस ला जाते वाटत कामाला
हा हा
हा आणि ये स र कायमा टाईमात करायची तिला माहिती नव्हतं माझे एवढे पैसे आहे तिला असं
हा ना डायरेक्ट पंधरा दिवसात पाच कस काय फक्त फोनच केलं का त्यांनी
ओडीओचं पण
ते पण झालं
हा
हा का
मग त शिरकामा टायमात करते ना ती
हा प तरी लवकर होऊन गेलं ना त्यांचं
लवकर मग तिने लवकर केलं असेल ना मग आ
कॉन्टॅक्ट बनसतील मग
हा आणि शिकलेल्या पोरींना पटपट येतं माझ्या सारख्या केला थोडा टाइम लागेल ह
ते पण पण मग हे नंबर पण पाहिजे ना कोणाशी बोलायचं का असं
त्यांनी डायरेक्ट ग्रुपला यादी टाकलेली.
हा याआधी डायरेक्ट नंबरही करायचे डायरेक्ट.
म्हणजे यांना कॉल करा असं.
हा हा.